हॅलो कोण अ कुठ ह
होर अधने ह
खायचा भेळ
काहीच नाही बस आराम
हो हो
हो
ह म आता चार झाले र आता चार आता हे लास्टचा
हम्
पाचव आहे
हो घरीजन फोन केला घरी
नाही ना
अह कही आलो मणे
लाल तर त्या दिवशी
लावलता का काल आलता काच्या राहुल्या
काय म्हणा
काय नाही आलो होतच मण गेल तु मीही कॉल
हा हा गजून ते दराड रोज येतात का ते
हो गजानसच्या रुजले होेतात रावले य ते काही काही
हा हा
येऊ ना आता सोमवारपसून येऊन तेच्या बी येते जरा पर वाढतील मग
हो र काय माहित नाही काता सेकंड इयर ल काय लिजण येतोय म्हणून
ह
सेकंड इयरला
हा
लेजण येत नाहीत म्हणून
हो ना सेकंड ड येत नाहीारला ना का म्ह ना असं काय आहे बर सेकंड कमी शोधात ल का
अर कोणी येऊन आपण जायचं
हा पण जा
हम्म
मी बी आता बस हे लागव करतो ये पण पुढच्या वर्षी नाही करत
नाही रे पुढच्या वर्षी ऍडमिशन करायचं
ऍडमिशन ह करतो फक्त मग रेग्युलर करत नाही
नाही सर म्हणत ना काल म्हणत जर काही प्रॉब्लेम असला म्हणत फोन करून सांगायला म्हणत की सर मग येण होत नाही का काही
कधी
काल सर सांगू लागली ना?
कोणते सर सांगतात?
इंगोली सर. हम्म. केल जर तुमचं येण नाही झालं, घरी राहिले तर का रा कारण सांगायचं म्हणे इतकंच. का घरी राहिलो काही का नुसतेच घरी राहिले म्हणून राहिले असं नाही करायचं म्हणत
ह हा ते मस्त नाही का ते मस्त बोलतात तेस धावत नाही तर काय नाही.
अ काल मस्त सांगू राहील मला काय करायचं काय नाही. ह् तू ध्याने का आपण एस पी ऑफिसला गेलतो मॅडम होती तिथ. सोनाली मॅम.
हा हा.
हा काल भेटले जान मल बस स्टँड वर.
होव का?
होय म्हणत. काय म्हणत कॉन्टॅक्टला ना काय ना तुम्ही राहिली म्हणत आता म्हटलं मॅम अपडाऊन करतो म्हणलं. आम्ही आता सुट्टी आल्या म्हणल काही दिवस, हो म्हणत राहुल हे म्हणत ना
हम्म. राहुल
राहुल मोरे.
त्याला काय काम ह राय ते
हम्म. म्हटलं मॅम ते इथेच राहते म्हटलं तिकडेच राहते. त्याच्यामुळे तुमच्या कॉनन्टॅक्टली म्हटलं तेव हो म्हणा तिथेच राही म्हण. म्हण तू म्हटलं मी येना जाण करतो म्हटलं. अपडाऊन हम्म. हम्म. बर म्हणे म्हण झालं सांगा म्हणे कंप्लीट. मग इथं जागा आहेत म्हणे आपल्या इथं काही. भिजलं.
हो ना.
हम्म. आत्ता म्हणे ये दोघं जण लागले म्हण इथं आपलं मालेगावले
जागा कशाच्या आहेत तिथे?
कॉनस्टेबलच्या?
हो का.
हम्म.
इथेच आहे आता आपल्या मालेगावला लागले ना दोघ जण यंदा.
हो का.
मॅम सांगून आल्या ना काल, एवढ्या बोल्या हं. त्याची गाडी व्यवस्थित अमरावतीला चालेना ते
हम्म.
हम्म. मग सांगू लागल्या इकडं तिकड असेल म्हणजे तुमच्या गा म्हणे डबल प्रॉब्लेम आहे म्हणे चार, पाच केस आल्या म्हणे.
हो का.
हो. याल म्हणी एकांदी
चार, पाच केस गेले का त्या
हो. अरे घरगुती चालूच राहतात ना रे जरा असं क छान झालं की, हम्म.
डायरेक्ट डायरेक्ट तिथं काहून जातात रे ते?
अरे हे जे घरगुती राहत्यात ना, ते हे महिला तक्रारी पाहिजे तिथं हा. जी महिला कंप्लेंट करती तिची नोंद होती इथून मग एसपी ऑफिसला जाती.
हम्!
त्या महिला तक्रार कक्षामध्ये
हम्!
मग तिथे त्या दोघीला बोलवतात तारखा देतातच तुमचे भांड कसे होन होतात काय कारण हे आता आपण गेल्या साली केस स्टडी केली नाही का.
ह ना
हम्म मग कोण आपलं आपण पाहिले ना कोण इथे कसं कोणाची गलती राहती. कोणी सासू सून जे भांडण राहत्यात.
मग त्यान लग घरी सॉल्व करायला पाहिजे दादा जर त्या राहायचं असेल तर
हम्म. अरे बाई ते ज घरी सॉल्व झालं
हा.
तर मग याल इकडे एस पी ऑफिसला यायचं काम नाही ना पण हे समजाून सांगतात त्या बोलायला लावतात कि बा तुमची तक्रार काय आहे तुम्ही कशामुळे बोलता आता आपण ती एक केस नव्हती पहि तिचा पुरीची तिचा नवरा शब्दे बोलत फक्त सासूमुळेळ भांडण केली तीने.
हो हो. होते ना. या वर्षी कसं काय हरवा फेल्ड वर काहीच माहती नाही.
नाही नाला उद्या सांगतात ना आपल्याला फिल््डवरर कश आलंय काय.
हम्म! मला तर लाग कशाच नाही भीती बघत प्रेझेंटेशन के प्रेझिटसीच्या वेळेस आणि वायबाच्या वेळेस बस.
नाही वायवाच यंद वायवाचा जा नाही
कावा.
यंद राठोड मे बहता दुयवाला.
अे अ अ सपत साठी आहे. स कोणी विच के
नाही नाही तेवढे नाही तिचाराचे त्याला माहित आहे ना आपले विद्यार्थी कसे आहेत ते मॅटले. हुषार आहे.
ह हुशार आणि आपण तर लईव हुशार होतो शेवटी.
मॅडम र तीन चार अऍडमिशन दिर नाही म ून गावातले.
तीन चार दिले का?
हो ना हम्म आ काल गेल तो कॉला आपल्या क्लासमध्येध्ये कोणी निघ न होत. तर मग मॅडम म्हणे बस म्हणे याच बस म्हणे फर्स्ट इयरच्या याच्यातच. हो बसलमला म्हणलंग ऍडमिशन राहिलं. मग मणे करून घे म्हणे म्हणलं हरव मळालाय तर मग म्हणे थब मणी दौ दस मनी थोर हम्म. मुंगली डक बसलो मॅडमच लेक्चर बसतो हर हो मला ना. म्हटलं म्ह म्हटलं जातो मी आता बर म्हणी जाय म्ह सांगू लागली त्या विद्यार्थ. ा माझा विद्यार्थी म्ह र. रेगुलर याता म्ह तम्ही बीन रेगुलर या मणी.
हम्.
हम्. नाहीार एक म चुलत बोच होत तथे
हम् हम्.
हम् त्या लिचावर लावल्या म्हणे कोण म्हणे ये म्हण मॅमला सांगितलं म्हणलं मग अचुलत भाऊ ये.
हो का?
अे.
हम्म हम् बला
काय करतु्ही बघी
काय नाही बा
हम्म
क कज अशनले. अ येतो पण आता. करेल केलं तर केलं मी बी रेग्युलर किथती लावून नाही तर माय बी खरं नाही मला तर. शिकाय जीवारी येऊ लागला आता.
त तुझ जन्मतारीख सांगू एकदा
मई म पंधरा पाच दोन हजार सहा ना
अरे बा
हम्म
अला का टाईम रे तुम्हाला
कशा आलंला लेट कुठे टाईम येला का
मा मा मा माय विचार याच्यावर जाय गुगल वर जाय
हम
टाक तिथे एच कॅल्क्युलेटर टाक
काय टाकायचं सांग
हेच कॅल्क्युलेटर येतात टाकलं का
सांगत स
टाक ना तु
काय कायगल सर
हे एक कॅल्क्युलेटरट अ सर्च कर करण पटका
रयलोय समने जरा हँंग मारयला जे
शक्ष
आणि बोलतो र सांग तू पुढं काय काय करायचं कर तुमच्यास
अ बा त्याच्यावर टाक आणि पहिले पहिले जे लिंग येते त्याच्यावर
हा ह आलं सांग पुडं हो
पहिल्या लिंकवरदाब पहिल्या लिंकरवर हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो खास नाही करया